हां बोला की...
हा हा काय म्हणताय मग...
तावरून वगैरे चालोय...
हो आ तशी आता इथं पण आता जरा पाऊस थांबलाय. नाही नाही आज आ सुरू झाले आज दिवसभर सुरू आहे पाऊस हे काय आता थांबला बघा पाऊस....
होय आमच्याकडे सुरूच आहे म्हणजे असं काय मोठा नाही आहे पण... तेवढं नॉर्मल येते आणि पुन्हा एक पंधरा वीस मिनिटं आणि पुन्हा आहे.
नाही आहे आता सुरू झाला की झालाच आता सुरुच राहणार पाऊस....
हो आता एकदा सुरु झालं की, बोलायचं काम.
नाहीतर काय आता सगळ्यांना गरम कप कपडे मुलांना छोट्या पहिलं ते बघावं लागणार. स्वेटर वगैरे हम्म.
येने आता चालू.
कारण हा सीझन असा असतो की बरोबर नेमके आराद आजारी पड
होय तेच की. आता काणी काय व्हायला लागले माहित हे काय हा आता कस होत नाही का पावसाळ्यामध्ये सर्दी ताप चालूच आहे आता चालूच होणार बघ. आता स आता लगेच सीझन बदलला का नाही आता थोडा पाऊस पडलाय तर थंडी वाजाय लागलाये थोडा पाऊस पण पडाय नाही आहेे म्हणजे म्हणावं तसं पण
नाही गारवार येत ना गारवार सुटल्यात ते का जरा पाऊस थांबला की आता गार लागायला लागले खूप.
हो हो हो वारं पण सुटले भरपूर
तेच क आता का काय आता पुढच्या आता एकोणतीस तारखेपासून मुलांच्या परीक्षा आहे माझ्या ते तो पर्यंत व्य व्यवस्थित राहावी म्हणजे झालं नाही तर नेमकं सीझन चेंज कि मुलं आजारी पडतात.
होय होय. ते काय महित ठरलेच आहे स्कूल चालू झालंय की मुलांचा आजार पण चालू होते असं होते कारण कसं होते क्लायमेटच चेंज होते.
चेंज होतो हो हो बरोबर. नाही आणि कसं होत उष्णता असली की उष् णता अस की हवेतले जे विषाणू असतील ते मरून जातात त्या उष्णतेमुळे आणि हे जे असलं वातावरण आहे ना ते त्यांच्या वाढीसाठी अगदी पूरक असत. ते मग खूप वाढले जातात अस होतविषण वाढतात खूप ह्याच्या या हवेमध्ये ते म चांगलं नस तर त्याच्यामुळे मग असं
आता काय व्हाले कि कपडे आपण घातले ना आणि पुन्हा मग हे होतय काय ते तो पण पाहस येतो एक पंधरा मिनिटं होतात पुन्हा सेम आणि थोड सवन पडल्या गत हो ते आणि पण म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं काय म्हणतात कश्या
आता बघू आता आज आज तरी झाल्या आज कंटिन्युस बराच वेळ पाऊस आत्ता झाला आता उद्या बघायचं परत काय कसं होतं ते आता रेन फोट वगैरे सगळे काढून ठेवलेत बाहेर मी आजच इथे इकडच्या बाजूला आमच्या इथे आजच झाला सुरू नाहीतर होऊनच होत पूर्ण
तरी बस न वगैरे जातात म्हणलं एवढं काही टेन्शन नाही पण तरी सुुद्धा होय.
नाही पण कस होत शाळेतून हा शाळेतून बाहेर येईपर्यंत जर जोरात पाऊस असेल तर अवघडा ते जर्कीन तरी म्हणलं घेऊन जावायला लावणार म्हणजे तिथून जर पाऊस आलाच तर ते बसपर्यंत येईपर्यंत तरी भिजणार नाहीत निदान तर तेवढाच जास्त जोरात पाऊस असेल तर तेवढ्याच भिजून जातात मुलं आणि मुलांचं काय नसतं पळत यायचं
प पडत नाही पाऊस उलट त्यांना भारी वाटते पाऊस म्हणजे.
आता ते म्हणतात छत्री पण काय होतं शाळा म्हणते की छत्री देऊ नका कारण सगळी गर्दी असती मग एकमेकांना ती टोकं लाग म्हणता म्हणली छत्रीजण बरोबरच आहे ना तसं मुलं एकत्र बाहेर येणार म कुणाची तर एकाची छत्री दुसऱ्याला लागती मग त्याची लागणार. त्यापेक्षा म्हणले तुम्ही जरकीिनच घालून या ना म्हणजे कुणाला लागायचा काही प्रश्न नाही.
प्रश्नच येत नाही आणि कस होतय माहितय काय? पण म्हणजे मुलांचं क नाही ते रेनकोट हे तेन हे पाहिजेच हो कंपल्सरी. त्याशिवाय ते नाही तर क प्रतेक वेळला आपण म्हणतोय ना आता कुठ पाऊस आहे, आता थोड भिजणार असं म्हण तोय म्हजे थोड थोडं म्हणत म्हणत ते
थोडच
हे होतय ते प्रॉब्लेम होतय एकदा.
आणि ते कसं आज थोडस भिजलं बाबा परत उद्या थोडस भिजलं पण ते ते कसं ओ लावा मुरत जातो तो मग तो जास्त त्रास होतो.
आणि आणि आपण काय पावसात भिजल्या भिजल्या लगेच ना वगैरे डोकं वगैरे पुसत नाही, ते बस मध नाही येस पर्यंत वगैरे ते हायची आता एवढं म्हणते लहान मुलांना काय पाण्यामध्ये असं हे असते काय माहित? म्हणजे पाऊस मना पाणी म्हणा की लगेच होतात त्या गोष्टीकड आता माझी मुलगी कनाय मला वाटतंय वर्ष झाल्यापासून ते पाण्यामध्ये येत आहे म्हणजे आपण जस अंघोळ तिला घालोय तेव्हापासून ते पाणी म्हणजे असं काय वाटत ते काय माहीत त्यांना आणि जास्त शक्यतो पाण्यामध्ये लय
आता उन्हाळा होता ना तर आई शॉवर ने आंघोळ करायच शॉवर करायचे, अरे म्हटल तुम्ही प टाकी खाली करून टाकाल म्हटलं नाही आई शॉवर घ्यायचय ते खेळत बसायचं नुसतं पाण्यात.
हो.
ते नको म्हणलं शाँवर ने पाणी जास्त वाया जात कितीक ठिकाण म्हणलं शेत की जिथ पाणी नाही मिळत, म्हटलं तुम्हाला मिळते तर तुम्ही वाया घालवता का म्हणलं आस नाय केलं पाहिजे किंमत म्हणजे पाण्याची केली पाहिजेल पाण्याची आपल्या आपल्या आपल्या भागात म्हणलं पाऊस पडतो, तरी बरेचसे अशे ठिकाण आहेत की तिथं पाऊसच नाहीये पाणीच नाहीये.
नाही भरपूर ठिकाणी असंय उलट आपण सुक्या आहे म्हणायचं. आता आपल्याकडे एक मला वाटतं चार पाच दिवस नाहीआल तर जे सगळ्यांचच ते ना हव पाणी नाही आलं पाणी नाही. अरे पाणी म्हणजे काय असं माहितय काय एक एका ठिकाणी ना कसलं पाणी
कित्येक दिवस पाणी येत नाही, आणि लांबून आणावं लागतं. नाही नाही पितात बरोबर म काय तर! आणि खूप लांबून जाऊन आणावं लागतं.
हम्म. पाणी आण, होय अशी पण आहे खूप लांबून आणायलागत.
हम्म ह्या मुलांना त्यामुं कसं मी हो हो ते आता माझं कसं आहे माझी पण जाऊय तिला त्यांच्या कडे चोवीस तास पाणी तर तिला इतकी सवय आहे पाण्याची! ती नळ हे धुतानाताना आपण कस जरा मध्ये ब ती बंदच नाही करणार नळ. ते आपले दूध तसेच बसते, आग बंद कर इथं आली की बंद कर बंद कर.
ते आपल्याला बघून कसततरी होत. पाणी वया चाललंय ना की सेमा माझं पण सेम तसच होत. माझं अस कंटिन्यू मी पाणी जरी असलं ना अस कंटिन्यू नाही चाल होय म्हणजे कसं मन हे हो ते हो ते पूर्ण हव पाणी वाया चाले पाणी वाया!
नाही बाया चल तरु काय? मी म्हणजे माझ्या शॉपचा समोर नळ होता तर ती माणसं बिंधास्त तिथं सोडून तशीच निघून गेली तशीच येत मी उठले स्वतः जाऊन तो नळ बंद करून आले. म्हणल किती पाणी वाया चाललंय त्यांना काही वाटतच नाही म्हटलं
नाही वाटत पनाता आणि कसं आहे माहिती आहे काय एके जणना
म्हणजे आपल्यासाठी नसू दे दुसऱ्यासाठी पण तरी ते आपलं बंद करायचं अस
ते तर आहेच की आणि उलट आपण पाहण्याच्या बाबतीत खूप सुखे खूप सुखे आहे म्हणलं पाण्याच्या बाबतीत नाही तर आपण म्हणतोय ना की बाबा खरंच सुके आहे आपण पाणी एक वेळ कनी आपल्याला बघितलं हा
हा हा ते म्हणजे आपल्याकडे सगळ्या सुखसुविधा आहेत बरेच अशी ठिकाण आहेत की तिथं काहीच मिळत नाही
होय होय आहेत भरपूर ठिकाण आहेतं आणि ते जेव्हा काही गोष्टी भेटत नाहीत ना तेव्हा किंमत करते असं आहे वस्त हा वस्तू सुध किंवा माणसं जेवढे अवे्हेलेबल राहतील ना तेवढी त्यांची किंमत कमी राहतील बघायचं असंय आपण जेवढं का नाही ती वस्तू आपल्याला सहज भेटते ना त्या गोष्टीची किंमत राहत नाही आणि जी वस्तू आप आपल्याला लई म्हणजे किती पण काय म्हणतात ते श्रम करा परर किती पण काामगा आणि ती वस्तू भेटत नसते त्याची किंमत आपल्याला म्हणजे असं वाटते की नाही ती वस्तू आली की आपण सोडत नाही असंय
तेच नाही आणि प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टी पैसा देऊनच मिळतील असं काही नसतं
ते तर आहेच
हम्म तेच ना
पैसा आहे लाईफमध्येध्ये महत्वाचा पण कसं आहे कि काही ठिकाणी तो नाही काम करत हा आणि काही ठिकाणी तो कामच करत नाही असंय म्हणजे आपल्या आयुष्यात म्हणा ह्याच्यामध्ये म्हणा त्यामध्ये नाही का काय काय पण प इम्पर् आहे
आहे आहे हो मग पैसा इम्पॉर्टंट बरोबर पैसा इम्पॉर्टंट नाही असं नाही तो इम्पॉर्टंट आहे पण त्या लिमिट मध्ये पाहिजे काही गोष्टी नाही घेत आहेत तिथं दोन्ही म्हणजे दोन्ही बलन्स करून माणसानी राहिलं फक्त पैशलाच महत्व दिलेय आणि बाकी
देशाला फक्त महत्व दिलं तर मग माणूस की नाहीेणारहात आणि विषय काय झालाय माहिती आहे का आता लोकांचं की फक्त पैशामुळेळ कसं माणूस की कुठ तर हरवत चालय मला वाटते म्हणजे काय काय ठिकाणी नुसतं आता नात्यामध्ये म्हणतो ना आपण पैसे आले की नातं तुटत तशामध्ये पण झाले म्हणजे काणी ना आता पण पशावर राहि काय अस पण वा ए्या आपण पै दि आपल्या नाही दि तर तिथ त्यांना आता तुटूनच जात ना अस होते त्यामुळे मी काय म्हणतोय तुम तुमची त्या व्यक्ती ग तुम् वरा म्हणण आणि व्यवस्थित हे पण राहील
अगदी बरोबर आहे म्हणजे ते नाट नात्यात कर प्रलुषित होणार नाहीत ना मन त्याच्यामुळे असं होतं
नाही असं बऱ्याच ठिकाण चालूय म्हणजे कसं व्हाय लागले हा बाबा म्हणजे एवढं घट्ट नाट नातं असते मग एकमेकांना मदत करतात लोकं आणि केले की मग तिने रिटर्न द्यायचे नाही किंवा बाबा अ टाळा टाळ करायचं मग असं केलं की मग ते नात्यामध्ये प्रॉब्लेम येतो सगळा त्यामुळे मग लोक म्हणतात बघ ह पैसे घेतले आणि पैश पैसेला पैशाच काय म्हणतात ते घमंडी हे नाग पैसे लगेच मागून घेतला म्हणजे तिथं तिथं पैसाच येतोय लोकांचा असं आहे
हे म्हणजे त्या ज्याचा त्याला व्यवहार व्यवस्थित माणसांना व्यवहार समजला पाहिजे
ते नाती एका ठिकाणी आणि व्यवहार एका ठिकाणी एक वेळ तुम्ही एका ताटात बसून खावा हा पहिला एक म्हण होती माहितीये काय कि जेवलेलं म्हणजे ताट द्यायच पण बसायच पाट द्यायचा नाही हा त्याचा अर्थ त्योच आहे कि तुम्ही सगळं करा किती किती जवळ म्हणजे एखाद्याच्या जवळ सगळं जेवाय घाला काय पण करा पण शेवटी त्याला हक्क आणि जो आपला अधिकार असो तो कधी द्यायचा नाही
तो नाही नाही
हा नाही तरर मग काय बोलत ते की आपला मग काय अर्थच राहिला नाही तो आणि हे बरोबर पण आहे आताच्या ह्याच्यामध्ये हे जनरेशन मध्ये काय काही गोष्टी अशा व्हाया लागल्यात का नाय की अं लोकं की नय म्हणजे एखाद्यावर भरपूर विश्वास ठेवतात. आणि पूर्णपणे म्हण जे आहारी वगैरे जातात पण ते त्यांना कळतंच नाही की ती व्यक्ती कुठल्या इन टेन्शनं ना तुमच्यासोबत राहायला लागले किवा हं.. बोलायला लागले हे त्यांना ते
हेओळख काढतात वर्ष वर्ष ते एकत्र राहतात म्हणजे अगदी चांगलं रिलेशन बिल्ड करत त सगळं चांगलं होतं आणि नंतर फसवून निघून जात
हा-मग-ते-मग तेच-ना पण काय करतो रेग्युलरली आपला त्याला अंदाज द्यायला बघतो आपल्या फॅमिली शी की जोडायला बघतो अस करत करत मग पूर्ण आपल्याला म एक दिवशी कळतं की बाबा हा व्यक्ती चांगला नाही निघाला म्हणजे असे हे लागलय की भरपूर ठिकाणी होतंय. म्हणून लोकांनी पहिलेच सावध राहायला पाहिजे की एखाद्या व्यक्तीची हा तुम्ही जावा की पण बाहेरची जी व्यक्ती आहे तिच्यासोबत एक काय बोलतात एक क्रॉस लाईन करूनच तुम्ही बरोबर त्या लिमिट पर्यंतच हां विषय काय होतोय घरी आपल्या व्यक्ती वगैरे येत असेल ना मग तिला जरा अंदाज कळतो ना आपल्या घरातला
बाहेरच्या लोकांना एवढं माहितीच नसतं बाबा की असं मग ती घरातली घरी येणार मग अंदाज वगैरे बघितली की मग बाबा आपलं मग हे होतंय नंतर असं किती फसवणुकीचे किती प्रकार झालेत आता
च प्रकार होतात तर काय
त्यामध्ये मग माणूस की काहीच काम होत नाही असंय आपण एखाद्यावर ट्रस्ट कराया जातो आणि ते ट्रस्ट तर मग मो-
त्याचाच गैरफायदा घेतला जातो म्हणून तर मग विश्वासात घ्यायचं घ्यायचं आणि बिंदास आता ते किती फ्रॉड तर झालेत कितीच केसेसमध्ये आता लहान मुलींवरती रेप केले जातात, अगदी ओळखीच्या माणसांनी हे केलेले असतात असं ओळख वाढवायची वाढवाय
हा आणि भरपूर अस हो ते तर आहेच ना म्हणजे तर फॅमिलीचा होय मग त्यामुळे आपणच सावध वगैरे राहून व्यवस स्थित हे करून मग त्या गोष्टी आप पण हे करायला पाहिजेत, कारण कुठे तरी मला वाटतंय की आपली मुल-मुलींच्याकडे लक्ष देणं आणि त्यांच संस्कार हे तेन हे सगळंच महत्त्वाचं आहे आपल्या हातात आहे तोपर्यंत आपण त्यांना व्यवस्थितच हे केलं की मग त्या पुढं आता आपल्या का आत आपण किती वाजेसपर्य